हालो!
हॅलो!
कशी य सखी
अ छान आहे तुम्ही कशा आहे
मी पण मजेत जेवण झालं
अ हो तुमचं
हो माझं पण झालं काय जेवलीस तू आज
अ मी का आपली तेच रेग्युलर भाजीपोळी
अच्छा कशाची भाजी केली होती आज तू
आम्ही ए का पालक पालक दाल, केली होती, पालक दाळ
ओके मी, मी आज काय खिचडी केली होती मी आणि माझे जे दीर आहेत की नाही, त्यांना खिचडी फार आवडते म्हणजे ते बाहेरगावी असतात आणि आम्ही कस सणा निमित वैगरे जेव्हा पण भेटतो ना आता हे बग सण म्हणते काय आपण गोड धोड च करत असतो की णी आता तर आंब्याचा सिजन गेला आंब्याचा सीजन मध्ये आपण छान पुरणपोळी करतो त्याच्यासोबत आ रस तर ठीक ए ओब्यसच असणार आहे रस पुरणपोळी आपण करतो, सारभात करत असो भजे कुर्डे पापड असं आपल्या छान मस्तपैकी सागर संगीत आपलं जेवण असत पण ते इकडे आले की नीट त्यांना आता एकतर वर्षातून एक दोन वेळाच फक्त भेटणं होतं त्यांचा अम मी इकडे कमी असतात अर्थात सुट्ट्या नसतात वगैरे त्यामुळे पण ते आले का त्यांचे डिमांड असते की की आईच्या हातची किंवा वहिनीच्या हातची खि चडी खूप छान असते, सो मला खिचडीच खायची तर म्हणजे मग असं एक खिचडीशी ते आत असत ना एक नात की त्यांना खिचडी खूप आवडते हिकडची तस तूझ काय म्हणजे तुमच्या कडच काय स्पेशल आहे किंवा कुठला पदा पदार्थ तुम्ही आवडीने खातात
अ आमच्या इकडे का? आमच्या इकडे हेच पराठे अस त्यात वेगवेगळ्या प्रकारची आलू पराठा, समजा पालक पराठा असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आम्ही बनवून खातो. म्हणजे त्यांनी कस ना लहान मुलं पण चवीनी खातात भाज्या वगैरे नाहीतर तसे नाटकं करतात ना लहान मुलं कि मला हेच नको, तेच नको म्हणून आम्ही पराठ्यात ते टाकून वगैरे आम्ही ते करतो जास्त प्रमाणात
अरे बापरे खरंय अगदी आणि तुला सांगू का? आता हे मी एक्झाम वगैरे देतीये ना, तर अ अ मंजे त अ टीच टीचिंगच्या वगैरे एक्झाम देत असते मी तर मला ना बऱ्याच वेळा असं खूप हे असतं, कारण इथे म्हटलं म्हणजे ना मीरीट कुठे क्लोज होऊ शकत. तुम्ही बुल आता तू राहत असेले ल्या जिल्हा म्हण, किंवा मी राहत असलेला जिल्हा म्हण किंवा असही आहेत महाराष्ट्रातले तर जिल्ह्यात आपला नंबर लागू शकतो त्यावेळी ना मला असं सारखं एक वाटून अस की जसा अं जस माझा जिल्हा आहे जसं माझा आसपासचा परिसर आहे तसच तिकडे असेल का? तर ह्या बाबतीत मला खूप हे असत, आता तुला एकंदरीतच आपले भाग माहितच आहेत आपण ज्या ज्या परिसरात राहतो, तर तुला काय वाटतं, की तुझा परिसर माझा परिसर याच्यात तुला कोणता असा एक फरक जाणून येतो कि जो तूम मला शेअर करू शकशील
आता परिसराबद्दल आता आपण जिथे राहतो समजा अन आपल्याला त्या सवे सवय झाली ली असते तिथल्या वातावरण ची, तिथे राहण्याची किंवा तसच आप म्हणजे घुळून मिळून असतो ना, त्या लोकां सोबत पण म्हणा अशा सगळ्यांकडे सारखं नसते, पण मंग मला पण माझ मी जिथे राहते ना, तोच परिसर मला आवडतो आता आपण प्रवास साठी बाहेगावी पण जातो, पण इतकं हं ते म्हणजे आवडत नाही. चार दिवसाच्या वर मी, कुठेच नाही राहू शकत ह असं म्हटलं तरी चालेल, हो हो!
हा! अगदीच अगदीच मला सांगू का तुला म्हणजे मला असं सांगायचंय की मला पण मी मी राहत असलेले जिलों मला खूप आवडतो पण त्यातल्या त्यात ना मला असं काही काही याच्याबतीत खूप अस हे आहे जस की आपण अ साउथ इं याबद्दल मला या मला खूप अस खूप आवडायचं असं वाटायचं बापरे! किती छान ना अ ते राहणं वगैरेग म्हणजे तिथे फिरायला जायला पाहिजे
हा.
याला पाहण्यातले सगळे लोक मला एक तर त्याच कल्चर फार आवडतं, साऊथ इंडियन लोकांच तेना त्यांच्या आपण म्हणतो ना अम नाळ नाळ बांधून ठेवलेली असते बघ असं एक ना अ नाळ तुटू देत नाही त्याच्या संस्कृतीची तर ते जी संस्कृतीला धरून ठेवतात आता ती गोष्ट मला फार आवडते त्यांची म्हणजे हालत आज आता पण खूप आवडते पण मग नं तर मग मला ना उत्तरेकड चे राज्य आहेत ना आपले ते आवडायला लागले मग तिथून पुढे म मला आपल्या महाराष्ट्रातल एक एखादा भाग असेल ज आता सपोज कोकण मला आधी आमची आम्ही ना मी ना दहावीला होत ते तेव्हा आमची सहल गेलेली गणपतीपुळेला हरहरेश्वर अ म्हणजे कोकण किनार पट्टीला आमच्य सहल केलेली बापरे! तिकडेच आणि मी कस आता मी दुष्काळी जिल्ह्यात कली होती. दुष्काळी जिल्हा नाही म्हणता येणार पण मी ज्या तालुक्यातन आलेले आहे का तिकडे असं खूप छानशे नारळाचे झाडं किंवा हिरवी पाण असं रेअरली नारळाच्या झाड तर नाहीयच आमच्याकडे येस आणि ते कोकणचं जेव्हा मी बघितलं मग मी एकदम त्या कोकणच्या प्रेमात पडली किती छान सगळ आणि मग त्या-ते झार मग मला तेव्हाच मुंबई पण खूप आवडायला लागली होती पण नंतर नंतर मग थोड दिवस जस जस लोटत गेले तस मला कळलं की नाही नाही आपल-आपलं पण राहतो ल ठिकाण त्यापेक्षा खूप छान आहे
बरोबर
मत चेंज होत असतात माझी सहसा तुझं काय आहे त्याबत
अ नाही तसच मी तर तुम्हाला आधीच सांगितलं मी चार पाच दिवसाच्या वरती कुठेच नाही राहू शकत म्हणजे मी इतकी फिरली आहे मला तस मला ना प्रवास करायला खूप आवडतो म्हणजे इकइून तिकडं असं मला जायला खूप आवडतं असं वेगवेगळ्या ठिकाण भेटायं देवदर्शन वगर करायच मला आवडत पण तेच की चार पाच दिवसावरती मी माझं घर सोडून नाही राहू शकत लगेच मग आपल्या इथले वातावरणाची किंवा घरच्यांची मला लगेच आठवण येते असं होतंय मला म्हणजे हो का
म्हणजे मी कुठेही राहू शकते मला ना असं अं.. काय म्हणतो ना तस काय असं जीव गुंतत नाही माझं लवकर काही गोष्टींमध्ये काय त्यांच असतं बघ कि अशी जागा सोडवत नाही काही अस पर्टिक्युलर असं अस त बघ की नाही बाबा मी राहू शकत नाही त्याच्या शिवाय तसं माझं नाहीये आणि तुला सांगू का मी म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं ना अं.. म्हणजे माझ्या लग्नात मी सोडून बाकी सगळे रडत होते सगळे रडत होते बाकी तशी मी इमोश शनल पण अगं खरच ना आणि मला ना इतकी लाज वाट तर अजून पण जेव्हा असा विषय निघाला ना की मला असं वाटतंय यार रडयला पाहिजे होतं मी कारण मग ते कसं खूप असं काहीच नाही अगं ते सुद्धा रडायला येत नव्हतं मला ते सुद्धा रडायला येत नव्हतं आणि इतकं कसं म्ह खोटं खोटं तरी कसं रडूगं ते एकदम मला असं वाटत होतं की पटपट हे क्षण पटकन निघून जायला पाहिजे कारण ते खूप इम्बॅरेन्स वाटत होतं मला आणि आता पण जेव्हा आठवत हा.. आणि आता सगळे हस काय रडली म रडली पण तस आहे मला लोक इमोशनल पण होत नाही आणि मला ना पटकन रडायला पण येत नाही आता काही असत ना कि काही एकदम इमोशनल होऊन जातात मूवी बघताना म्हणा किंवा काही बघितल्यानंतर आता तुला एक सांगू का आमच्या अ.. टीचरांचा एक सेन्ड-ऑफ होता म्हण खूप सिनियर टीचर होत्या इकडेच रिटायर झाल्या त्या मग त्यांचा सेन्ड-ऑफ. होता तर अ.. सगळ्या टीचर रडायला लागल्या म्ह- झालं सेन्ड-ऑफ वगैरे झाला सगळं प्रोग्राम म्हणत रडल्याच रडल्या पण नंतर पण सगळ्या रडायला लागल्या अगदी त्यांच्या गळ्याशी म-म्-म्हणजे गळ्याशी लागून वगैरे खूप रडायला लागल्या आणि त्यात मला रडयलायच येईना रडायलाच येईना आणि मा-माझ कस झालं की आ सगळे रेकॉर्ड करत होते ना व्हिडिओ घेत होते आणि त्याच्यात मला अरे बापरे थोडी तरी रड थोड तरी रड मला रडायलाच, येत नव्हत अगं काय माहिती पण मी अशीच अगं आधीपासून नाही पाहिजे पाहिजे माहिती
नाहीय चार तर स्ट्रॉग आहे तुम्ही एकदम.
अगं एल च ते काय? माहिती पण नाहीच जम नाही. पण चुकीचं पण आहे माहिती का?
हा चुकीच आहे. पण मग नाही एक ठिकाणी बघितलं ना, तर ब बरोबर पण हे एक म्हणजे एकदम इमोशनल पण नाही, होऊन जायला पाहिजे ना, एकदम अटॅचमेंट पण बरो बरं नाही कोणत्या गोष्टी सोबत मग समोर जाऊन त्रास होतो ना, त्याचा आता मलाच बघा ना, चार, पाच, दीवस मी माझ्या घरा दूर पण राहिली तरी मला त्रास होतो. असं म्हटलं तरी म्हणजे कठीणच आहे ते खूप जास्त
हा आणि अ लहान असताना ठीक असतं, ग पण आपण जेव्हा मोठे होतो म तेव्हा बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला, टॅकल करावं लागत. आणि एक स्त्री म्हणून तर बघ ना, आपण काय काय गोष्टींना तोंड देत असतो. बापरे बाप अवघड हे सगळं
एक स्त्री म्हणून तर आयुष्य थोडं कठीण आहे हम्म.
बोल
म्हटलं एक स्त्री म्हणून तर आयुष्य थोडं कठीणच असतं.
खरंय खूप जास्त गोष्टींना टॅकल करायला लागत. आणि तुला सांगू का माझी आई, पण माझी आई म्हणजे, मी माझ्या आईसारखी असं मला वाटतं. ती पण तेवढीच अ म्हणजे अशी खंबीर आहे. असं म्हणता येईल आपल्याला. लवकर असं हे. करणार नाही. काय त त्या बाबतीत मी तिच्यावर गेली आहे असं वाटत. आणि तेच माझी लहान बहिणीच सांगायचं, म्हणजे तर ती फारच हळवी हे ती खूप वेगळी हे आम पेक्षाम्हणजे तिला अक्षरश मुव्ही बघताना पण अशी रडत असते डायरेक्ट ती अगं ते खोटं हे अगं ते खोटं हे नको रोडो तरी पण ती रडते किंवा अशी पटकन हे होऊन जाते लगेच ती इमोश
इमोशनल हून जाते सेम म मी पण. तशीच आहे मी पण म्हणजे मूवी, सिरियल वगैरे मध्ये पण काही इमोशनल सीन असला ना, तर मी लगेच रडायला लागते.
बापरे, माझी सा माझी सासूबाई पण तशाच आहेत हं म्हणजे त्यांचं त तो माहेरची साडी वगैरे मूवी, अजून पण अजून पण म्हणतात. मूवी लावून दे माहेरची साडी मग यु यूट्यूब ला वगैरे आहेत ना, ते मग अ टीव्ही कनेक्ट केला अस मग लावून द्यावा लागतो. त्यांना तो मग त्या अजून पण रडतात. त्या पण खूप हळव्या हेत हळव्या हेत त्या पण खूप
अच्छा, असते आता सगळ्यांची वेगवेगळ हे आमच्या इथे तर भरपूर थंड वात तोरन झालंय आता.
पाऊस पडला का तिकडे?
हो म्हणजे खूप आता दुसरा तिसरा पाऊस पडून गेला आमच्या इथे मुसळ
ऐक ना सखी करते मी तुला ह नंतर थोड्या वेळात. थोडस काम आलंय मला ह चल बाय बाय.